हॅलो, येतोय का आवाज?
हा, यायला
काय चहापाणी केला?
नाही अजून. आता उठलोय. माळ्याकडे.
मळ्याकड गेलाय व्हई.
हम्म.
मग मळ्यात काय आहे?
धार काढायला जातो व्हय. हा हा, काय काये
जनावर हायत की. गई हाय, म्हस हाय.
हम्म.
रेडी आहेत.
रेडी आहेत.
हम्म हम्म.
वैरण. वैरण पण हायत की.
हम्म
सध्या तर.
पाऊस चालू हाय काय?
पाऊस आहे की, लागलंय. पाऊस.
हम्म, ऊन लागलंय बघा, सकाळपासून.
हम्म, चालूच आहे पाऊस. येतंय जातंय, येतंय जातंय.
हम्म,
हम्म. मग काय आवरलं का नाही? चहापाणी ते न झालं का नाही?
चहा काय पीत नाही.
हम्म.
आरती होती गणपतीची त्या म्हणजे सकाळी रोज आरती असत्या.
बरं.
सव्वा सात, साडेसातच्या दरम्यान रोज आरती असतीया, मी आणि पाच सहा जण असत्यात. काय जाऊन आलो आता आरतीला. आता स्वयंपाक करायला घ्यायचंय.
मंदिर हाय व्हय तिथं?
हा, मंदिर आहे गणपतीचं.
हम्म.
संकष्टीला जरा मोठ्यानं संकष्टीला जरा धावपळ होत्या ना जरा आरतीला.
हा हा.
आता डेली कसं रोज कोण नसतय आम्ही मोजकेच आहे पाच सहा जण
बरं.
त्या असतोय कायम पूजारी तेे
हम्म हम्म.
गल्लीतल्याच आहेत सोडा.
अं
पुजारी पण गल्लीतलाच हाय.
हा हा.
असनी त्या मग आरतीला आरती करायच आणि यायच घरला.
हा हा.
संकष्टिला तेथवढं गर्दी असत्या भरपूर संध्याकाळच चंद्रोदय झालं की.
संकष्टीला महाप्रसाद असतोय काय?
ह कावा तर असतं म्हणजे दर महिन्याला प्रसाद काहीतर काहीतर करत्यात बनवत्यात एकजण
हा हा.
बाकीच्या ज्यांच्या आरती तेणी आणि आणतात प्रसाद. आणि कोणतर कोणतर स्वखुशीनं प्रसाद दिलेला असतय.
बरं.
असतोय प्रसाद तेन त्यावेळेस जरा परवाच्या संक अष्टमीला जरा पावसामुळं जरा गर्दी कमी होती नाहीतर भगवती भरपूर होती भरपूर असत्यात.
बर.
हम्म.
आणि काय मग काय आज रविवार सुट्टी असेल की तुम्हाला?
होय सुट्टी हाय की.
हम्म मग काय? रविवारचं काय प्लॅनिंग आहे काय?
काय आता प्लॅनिंग नाही. शेतातच जरा काय तर बघायचं जमलं तर, आता पाऊस उघडला तर मिरजेला जाऊन येईल जरा
हम्म हम्म.
पाऊसावर डिफेंड
हम्म. उघडला तर बरं.
हम्म. उघडला तर बहुतेक काय उघडायचं तर लक्षण नाही बघुया.
हम् हम्. दोन दिवस पडाला तर, माणसांचं हे हाल व्हायल्यात. दोन तीन महिने हाय म्हनं पाऊस जास्त.
होय.
क
आ?
पावसाचं काय काय होते काय नाही माहीती?
होय.
लोकांच्या पाऊस नाही पेरण्या झाल्या लोकां व्हय. हम्म पाऊसच नव्हता ज्या महिन्यात पडायला पाहिजत त्या महिन्यात नाही. पेरणी पुढे गेल्या.
होय.
त्यामुळं काय नाही आता रान मोकळंच क नाही.
हम् . तेच आता आंब्याच्या झाडाला पण बघालोय जरा खत बित जरा घालायचं जरा आहे .
हाय.
आंब्याच्या झाड आहेत ना.
हा हा. किती आहेत आंब्याच
त्याला जरा खतबीत टाकायचं अं.
किती आहेत आंब्याची झाडं?
आहेत एक सहा, सात, सत, आठ आठ आहेत त्यातले चार मोठे आहेत. एक द दोन तीर बारके आहेत.
हा हा.
मग त्या औषध वगैरे काय मारत
बर. औष्यत काही नाही काय मारलं नाही जवदर तर आता बघू याळी जर आवश्य घालायचं म्हणतोय.
हम् होय जरा औषध पाणी केलं तर जरा सीझन ला आंब तर लागतील ना जरा.
हम्म.
नाहीतर मग आणि हाया अस नुसतंच ते आंब लागत नाहीत.
हम्म खत तर आता बघ घातलंय अवचक बघायचं तर विचारून जरा ख करून करायचं होवशक अक बघ.
खत कसलं घालाय?
शेणखत.
शेणखत घातलाय होय मग शेणखात काय घरचच असल?
हम्. होय घरचच की.
हम.
थोडंथोडं घालायचं व्हायचेव शेणखत हाय म्हटल्यावर. एक दोन तीन महिन्यातला.
तेन तेको जाला लागते ते त वरच्या तसं घालून सळत नाही. कुजल्याल शेणखत घालाय लागतय.
हां हां ह.
ते शेणखत घालून चालत नाही.
हा हा मग ते राख वगैरे पण इकडून घालतात बघां म ते कसल्या झाडास नाही घालतात ह
राखसमती लिंबूच्या झाडाला त्या झाडाला. ते पण चालत की.
पण हा झाड
लिंबूच एक आहे की झाले अजून तर काय लागलं नाही त्याला? चालोय तर आता उलट बोलल्या शिवाय.
भांडू नकोस.
हा इंजेक्शन कोण देणार ते बघायला पाहिजे हम्म
हा कारण आमच कसं आमच्या माहेरी हा आमच्या माहेरात. का इंजेक्शन दि दोन ते इंजेक्शन. दिल्यावर कणी त्याला लिंबू लागल्यात भरपूर.
हम्म
असं मोठे मोठे लिंबू पहिला जरा असं खूप तरच लागायचं. लिंबू या दुसरा आणि अगदी बारच लागायचं आहे. पडायच पिकून गळायच लि हे आता मोठ -मोठ भरपूर लागतात लिंबू इंजेक्शन दिल्यापासन म्हणजे जरा वाडीचं इंजेक्शन घ्यायचं हां
हम्म इंजेक्शन कुत तेव आला पाहिजे.
हम्म बर चौकशी करा की कोण देतय काय? ते फिरत येत्यात हो गाडीवरून अस मस्ती. झाडासनी इंजेक्शन औषध म्हणजे कणिक तेन असं देतात त्यांनी.
हम्म हम्म.
ते बघायला पाहिजे तिकड तस जस फिरत आलेली होतीत.
हम्म
आ झाडं तेन आहेत म्हटल्यावर भरपूर जरा त्याला तस म्हणून.
आ.
झाड तेन हाईत म्हणल्यावर त्याला औषध पाणी केल्यावर जरा वाढत्याच की ते चांगलं आंब्याची म्हणा लिंबूची नारळाची.
हम्म नारळ ते नारळ आता तर पडतातच खाली सगळं.
हा ते गळून पडतात ते मग त्याला ते जरा काय ते औषध पाणी. करायला पाहिजे.
हम्म
मोठे होत नाहीत काय?
मोठे होत नाहीत बारीक बारीक गळूनच पडत्यात.
बारीक बारीक गळून पडतात व्हय.
हम्म
त्याला काहीतरी औषधच करायला पाहिजे.
बघूया आता काहीतरी.
हम्म चालतंय की.
हम्
म आता मळ्यात न घरी कवा जाताय? म पोरी नाहीे आजून झोपल्यात. आता गर गरम ब ज काबरून घेऊन झोपत्यात निवांत त्या.
बर.
बारकीच जरा आता उटल बघा टायमिंग झाल तिचं.
आ.
उठून आता येत्या बाहेर. आली कि लगे आंघोळीला पाणी करून वरडत्याच.
हो तसच की
हम्म थोरली काय नाही, ती दिवसभर पण झोपत नाही आणि रात्री पण लवकर झोपत नाही. धा साडे धा ला झोपते आणि सकाळी आता लवकर उठत नाही. नऊ वाजल तरी उठत नाही.
व्हय तसलंच हाय.
हूम्म. शाळेला जायला पण नको होतय तिला. सारखं हा घरात बघायला पाहिजे, टी वी बघत खेळायला पाहिजे.
हम्
न्हवच
चालतय मग, करते तुम्हाला आणि परत.
हूम ठीक आहे. ठीक आहे.
हां.